हॅलो. हा. काही नाही.
हां.
तर ते स्प्राइट तुमचं पिण्यापेक्षा, पण नाही नाही. ते कधी पण स्टिंग प्यायचं हे अ 'स्टिंग' प्यायचं नाही, 'माझा' प्यायचा. माझा,. लिंबूच
अ स्टिंग तेन कसं ते राईट ते जे हे आहे ना ते नंतर शरिराला हानी करतात. हम् हे स्प्राय माझात आहेन हे कसं. आंब्यापासून बनलेलं असत थोडं केमिकल असते पण तरी पण ते फळांपासून तयार झालेलं असते ना मग फ्रुटी प्या. किंवा जुस प्या एखादा. फळांचा ज्यूस असतोय हा फळांचा हा.
आम्ही आता परवा गेलतो. पण ते पेनावर तो खरं आणि गडबडीत कॉलेजी होत म्हणताना आणि मागावलो.
हम्म हम्म.
आता आणि पुढच्या संकष्टीला जाणार आहे कि आता. सुविधा. इथलं ते संकेत ते आहे ना.
हा हा.
ते जात. तासगावचा गणपती.
हा हा ह आम्ही पण गेलतो काल.
हम्म.
तासगावच्या गणपतीला. काय सगळ्यांचं काय ते?
नक्षत्र हॉटेल चालू हाय?
होय होय चालू होते आम्ही काही गेलो नाही. घरी जाणार तो त्यामुळ काय नाही भजी फक्त घेतलं कॉलेजवरून आणि भजी, चपाती ते हेच खाल्लं मग नंतर आणि मग आणि गेलतो तासगावला तेव्हा मग समोसा लाडू तेनवते पार्क चालू हो तं खौगलीत काय गेलो नाही पार्क मध्ये गेलतो लहान मुलगा जरा खेळाला तिथं.
हम्म.
थोड्या हं भरपूर चांगला आहे तिथ मग तिथ खेळात एक अर्धा तास मग आलो.
आणि खाऊगलीला खरं हे आहे.
इ काय ये?
बंद असत्या.
नाही तेथ चालू होतं.
हम्म हम्म.
म्हणजे एक एक त्यातलं स्टॉल चालू होतं. खर कस रेट महाग असते ना आणि ते बाहेर चं जास्त न खाल्लेलं बर, मग खाल्लं नाही बाहेरच काय. तेन मधी खाल्ला होता म्हणजे आणि थोडं अर्धा मध्ये दिवसाच्या माग खाल्ल होता डोस्याचा दर-
हा. हो.
नाश्ता केलो तेव्हा मग सत्तर होत मग भाजी मसाला डोसा सतर आहे नंतर त्यापासून तिथनं पुढचं बाकीच रेट.
मी तो ब मिर्चीतन आणला होता मम्मी तेन आल्यावर चाळीस ला.
ह त्याच मोठा होता का साईज?
हा.
हूं तिथं पण मोठं होतं पण ते सत्तर रुपयाला
हो ते म्हाग काय तिथले त्या अलकावहिनी तीन तिथं खातत कि सक्
हूं!
ते घरात खायाला मिळत न मग
आणि काय म!
काय नही. जेष्ठ महिना चालू आहे सध्या.
हो लोणचं पण केलंय का नाही उन्हाळ्यात.
नायकेले यावर्षी आंबज भेटल नाही
होय आम्ही केलं, आम्ही किती शंभर आंब्याचं नाई पन्नास आंब्याच केलं.
हो हो! ते ज्येष्ठ महिन्यात ते सवासणी असत्यात ना, तुमच्या तिकड असत्यात का?
हा चिंचणीच्या ना
हा म ऐकूच हो हो तुमच्याआसत्या
आमच्यात नसत्यात.
हो ते न धनगरांच्यात जास्त.
हो हो! तिथं ते पलीकड आजी आमच्या शहराच्या आजी आहे.
हा!
त्यांचं ते हातीतलं असत्या मग ते आता आज गेल्यात सगळेजण मणचल म्हनाले ते सुट तिला कोण होतय.
हूं!
दुध पण असतात ते म्हणताना.
हा हा.
आणि? परत म ह्याला पण ते ते अस म्हनून. कि दोन दिव ते अ तीन रात्री हाया अस ठेवत्यात वाळायला
काय ते?
ते हे धान्य.
हा!
आणि नंतर ना ते मग आपल्या मनान शिजते म्हण.
होय ती दुध म्हणायची देवाची दुध आसं म्हणायच त्याला
हो!
आमच्या इथं असते किं, म आमच्या वाड्यात असते आमच्या घरी नाही, वाड्यात असते आमच्या.
हो ते देतात की खायला आम्हाला
काय ते?
ते खायला देतात की आमाला
हा छान लागते ते आपआप शिजलेलं असत ना देवाचे हेन
हं छान लागतेय
होय. !
हूं!
मग आणि काही खोबर्याची बर्फी तेन कसं करतायसा
आ.
खोबऱ्याची बर्फी ते न कसं करताय
खोबऱ्याची बर्फी काय खोबरं किसायचं. मिक बिस्किट आपला बारले असते ना ते मिक्सरला बारीक करायचं.
हम.
आणि ते पाकात मिक्स करायचं.
पार्ले बिस्किट घालताय का तुम्ही?
हो.
पार्ले बिस्किट का घालतात?
ते चांगलं लागतय.
काय भरपूर झनानि मला सा.. पार्ले बिस्कीट घालून मी कस करते ओल खोबर असतय ना.. ते घेत्या या त्याच वरच ते काळ काळ सगळं कवच काढत्या. खोबरे ते बरणी असते ना काळ ते काढून पूर्ण पांढर खोबरं खिसून घेते. त्याआणि नंतर कडे. जरा तुप घेऊन त्यात हलवत्या. आणि त्यात हालवल्यानंतर तुपात जरा ते खोबरे भाजत थोड्या वे भाजतय थोडा. आणि नंतर मग. पाक करत्या आणि पाक झाल्यावर त्यात वतून आहे ना एक. पाच दहा मिनिटं शिजवत्या आणि नंतर ते पूर्ण अस घट्ट होऊन ते. कट व्हाय लावले ना ते जरा ताटलीला तूप लावायचं आणि पसरायचं आणि नंतर मग पसरल्यानंतर
हम.
थोडं थंड व्हायला ठेवायचं जर संध्याकाळी केलं ना तरी चालते मग थंडवालट्याचा एक तास झाला ना असं पूर्ण निवत आलं की ओला आहे ना त्यावर त्याच चाकून असं काप करून घ्यायचं. ते गार करून काप करून घेतलं ना मग ते वड्या मोडतात पहिलाच काप करून ठेवायच्या. जसं नंतर थंड होईल थंड होईल ना तस आपोआप ते काप म्हणजे चौकून निघत्यात जर पूर्ण थंड झाल्यावर आपुन कापायला गेलो तर ते व्यवस्थित काप निघत नाही मोडतंय चिटकतय असं होतं. जर नाही ल हेवाला तर मग फ्रीजरला ठेवून तरी चालत आपण ते
हो तुमच्यावर रेसिपी करत अस त्याला खायच नाही ना
जरा बिघडलं होतं मग तेचा आ म्ही लाडू केल.
आणि शेंगदाण्याचे लाडू असतील आच्या्यासारखं. नंतर विकत आलेल्या कळ्या ज देन पण असत्या बाकीच मग घरी बनवते चटण्या त सगळं
हम्म हम्म हा. बिजनेचं कसं कर दत माहिती आहे.
हळदीचं लोनचं माहित नाही ते हेच माहित आहे माईन मुच फक्त माहित आहे. ते माईंमुळे नाही ना भिजत ठेवा लागत एक दोन, तीन, दिवस आणि नंतर आता घ्यायचं आणि पूर्ण असं घण कशान म्हणायचं. त्याला फडका सर असं खरबरच फडकच ना ते नाही ना पूर्ण त्याच पा पुसूनच घ्यायचं ते साल काढून असं पांढर शुभ्र दिसायला पाहिजे ते मग आणि ते पाण्यात ठेवायचं. आणि त्यानंतर ते बारीक त्याच्या चिरायचं.
हो.
आणि केल्यानंतर मग अ हळद मिठ लावून ठेवायच थोडं. आंब्याच्या फोड्यांना आपण कस ठेवतच असत म्हणजेच पाणी निघत आणि नंतर मग काही तेल गरम कर करायची त्यात मोहरीची डाळ घालायची लसणाच्या पाकड्या घालायची
हा.
नाही मोहरीची डाळल असणार पाकड तेल कडवून बंद करायचं. आणि ते थंड हो झाले त्यात लसणाच्या पाकळ्या ते सगळं घालून त्या मिरची ण घालतात तिकड मिगं घालून. ठेवायचं मिक्स करून आमच्या आमच्या सासूऱ करते्या आणि कसं करतात मोहरीच तेल वापरतात त्याला ते मोहरीच्या तेलात तर छान लागते ते पण खरं आपल्याला सव
ह ते जास्त दिोष्टी कायसाठी.
हम् जास्त दिवस टिकायसाठी तर काय नाही आपण व्यवस्थित काळजी घेतली. बंद हदशीर ठिकाणी ठेवलं. पाशीच्या बहिणी ठेवल तर राहते ती लोणचं आमच्यात पण तीन चार वर्ष राहिल हो तर लोणचं आपण काळजी घेणारवर असत इथे मग त्याला काय सगळं तेल म्हणजे प्रत्येक तेल जास्त प्रमाणात घायला लागते इतकंच लोणच्यांना तेल्याशिवाय ते राहत नाही. तेल आणि मीठ मीठ जास्त प्रमाणात लागते. मी त्यामुळे कुठला पण बगाचा अस तो खराब होत नाही ल
म आणनत ते द हर बक्सिंग य त हिजा शनवारी बाजारात
काय ते
ते दहा रुपयेवाला क नाही ते दहा ना पुर्तुगज ते अ बाजारात नामते विकत
लोनचे र
मुच आवडते सगळ्याचनी पण घालायला ते मुच मिळणार.
होय ना ते ते ते पण चांगलंय सोडा ताजं तर आहे ना तेवढं जा आणून खाल्लेल. चगलंय घरी बनवल कस कधी पण हो न येतन ईन टईमल उपयोग पडतेय ना अस
हो इमर्जन्सी ला ते तुमच्या मामी त हा हा. परत ते आमच मामी त्यांच्या तिथे पण आहे ना. ल ओक सांगाल त्यांच्यात पण सारखा असतील त्यांच्या कोणाच्या तर सव्या प्रकार असते.
लोणच्याची माही चवण आहे पापड लोणचं. मसाले भात केला की लोणचा तोडीला
हम सापड हा. ह गावात गावात. एकूनता